हॅलो हा काय करालाय?
का केले काय कुठे बिझी होता काय?
मी काल रात्री जरासं पावसाचं पण वातावरण होतं. हॅलो पावसाचं वातावरण पण होत आणि नंतर म मग ट्राय केला तर नेटवर्कचा इश्यू पण होता म्हटलं आता बघ नंतर मग सकाळी मी बघितली की तुमचे कॉ हे मिस कॉल येऊन गेलता. काय बोला की कालचं तुम्ही ते बोलालता ना मग काय कामाबद्दल जरा? मला पण यांच्याकडून किती अकाउंटिंग जॉईन करायचाय. तर ते ते काय? कशाबद्दल आहे ते कंपनीच?
म्हणजे अकाउंटिंगच ना. आपलं पॉवर टूल्स हो म्हणजे पाहा म्हणजे आता जे इंडस्ट्रीला जे मटेरियल लागते ना ड्रिल मशीन, कटऑफ मशीन, किंवा फौंन्ड्रन्सनी जेव्हा तेनी जॉब करत्यात त्याच्यासाठी ज्या वस्तू लागतात ना त्याचं बिल करायच किंवा ते सेल करायचं.
ते ते चांगली आहे मध्ये ते बंद झाल होतं. मी एका ठिकाणी घेऊन आलो होत म त्यांंत कस झालं, की पहिल्यांदा त्यांनी आमच्याकडून सगळे पॉईंट वगैरे बघून घेतले आणि ते स्वतः स्वतःच नंतर कराय लागले होते त्यांनी पहिल्यांदा आम्ही सु वळी घेऊन झालो आता ती कंपनी पण चांगली होती आणि तिथं त्यांचाच एक म्हणजे, मालकाचाच एक मुलगा होता तिथ आणि तो माझ्यासोबत बस बसून बसून शिकला. आणि नंतर एक दिवस आस म्हणतोय की कि नाही आता आम्ही स्वतः करणार आहे. माझ्याकडूनच शिकलेत आणि नंतर ली की नाही आता तुम्ही जर असं पॉज घ्या की, आता कामावर आमच्या इथ काय कामगार लागणार नाहीत जरा सेल कमी झालाय. असं बोलले होते मला. म तवापसन म्हटलं हा म तेव्हापासून मला ते कुठंजाऊन करायचं म्हटलं कि ते मलाच ऑड वाटते. म्हणून माझ्याकडे जी येतात, तीच मी फक्त काम घेतो असं करालोय आता.
हा हा हा नाही मी जे करत होते ना, फक्त म्हणजे असं जाऊन करत नव्हते की बाबा एक अर्धा तास द्या किंवा आठ तास काम करतच होते. पण कसा आहे त्याच्यामध्ये सेल पण कराय म्हणजे कस्टमर पण बघायचं. अकाउंटिंग पण करायचं, बिल मारायची, पर सेल्फ, रिसि्ट पेमेंट हे पण मारत होतो म्हणजे हे काम होतं आपल्याकड. आणि पर्सनली तिने कणी अकाउंटिंग एक ठेवलेला म्हणजे तो आठ दिवसात नाही येणार, जीएसटीची वगैरे काम करणार. असं असं पण होतं.
मग तर हाय बगू, तरी पण जर त्यानं मला एकदा काय करतो त्यां पत्ता द्या, मी बघून येतो एकदा. अ काय म्हणतात बघून आपण बघू जर झालं तर मी तुम्हाला सांगतो मग.
हम्म चालते चालते मग काय. काय म्हणला?
तु्ही कुठं आहे म्हटलं आता?
मी आहे घरीच आहे आता. घरी आ संडे होय बंद केलाय आता. आता बंद केलंय झाला आता दोन तीन वर्ष.
म नंतर मणा मध्यंतरी कसं तुमचा नंब बर भेटना नती. मी खूप शोदा म्हणे ये. टी व्ही वर वगैरे बघायचा मी प्रयत्न केला काय नंबर वगैरे हाय का. पण नाही भेटला ना आदि आणि कुठल्या तरी कामानंतर नंतर मला त तो माझ्या मेलवरूनच मिळाला. अ कॉन्टॅक्ट बॅकअप जो ठेवला होता ना त्यातूनच मला मिळाला तो. मी काम कराय गेलो तो दुसरं. आणि तिथून मला नंबर मिळ ना पमता.
नाही त्यामध्ये स्कोप आहे भरपूर प्लस त्याच्यामध्ये कसं होतय माहित्या काय म्हणजे तर रिपेरी वगैरे कराय लागते मेंटेनेस हे ते सगळ बघाय लागतय म्हणजे ऑल आहे त्याच्यामध्ये स्कोप पण केलं तर मनापासून केलं तर होऊन जाईल ते असं पण आहे.
नाही जर कराय गेलं तर कसं आपल्याला पण शिकायला मिळतं ना
शिकायला भेटते आणि विषय काय त्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोप म्हणजे काय आहे माहिती आपल्याला काय तर सेल करायला तेवड अवघड नसते मग रिपेरी सगळ्यात म्हणजे महत्त्वाच गोष्ट आहे त्यामध्ये आता एखादी आपण समजा मशीन एखाद्या कस्टमरला सेल केल्या तेचा तुम्हांना ते सर्विस पण द्याव लागणार तशी
बर बर.
समजा आपण ते बिझनेस स्टार्ट केला आणि समजा आपण फक्त सेलच करालोय त्याचा सर्विस देना म अवघड होतय ना. ते महत्त्वाचं आहे बघा त्याच्यामध्ये मेंटेनेस आणि ते जर शिकलं ना
देण महत्वाचं हाय. कस्टमरला सर्विस देण सगळ्यात महत्वाचं हाय. काय हाय तुमच्याकडून एक ही एकाचवेळी पंप निघाला चालतो काय? लंगडून हिजे तिजे प्रोडक्ट असता ना, तो कस्टमर कोणत्या तरी कारणस्तव परत आला आणि आपण त्याला लगेच, जर त्याला क्विक रिस्पॉन्स जर दिला तर ते कस्ट मर एवढा अट्रॅक्ट होतो की, तो अजून चार जणांना आपली फ्री मध्ये पब्लिसिटी करून देतो.
हो.
आहे आणि सर्विस पण लवकर देतात. बघा एकदा असं हो.
मग तेच तर आहे. ना त्याच्यामध्ये एकदा आपण जर सेल कराय शिकलो, त्यानंतर रिपेरी त्यां म्हणजे द्या लागलो सर्विस, व्यवस्थित द्यायला लागलो की आणि पुन्हा कस् कारण शेवटी ती मशीन आहे.
हस आता बघा मशीनचा तर खूप प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट काय की आता काही वेळेला कस्टमर पण काय करते की कंटिन्युअस काम असतं प्लस इलेक्ट्रिकच जे कनेक्शन असतात पॉवरचे कमी जा होते त्यामुळे पण काही होऊ शकतात. कधी कधी हिटिंग न्यूज, सुद्धा मशनीचा येऊ शकता.
होय जास्त हिटीमुळेच एक जास्त हिटीमुळेच नाही होऊ शकत य ते असं होत ते.
बर बाकी.
होय मग आणि काय म्हणता.
सुपर सकाळी नाष्टा केला. निवांत येऊन जरा मंदिरात बसलोय बघा. तिथे एक मंदिर आहे आमच्या इथं म महादेवाच. मंदिर आहे आणि कसं, एवढं प्रसन्न वाटत इ वगैर अस एकदम जुन आहे. त्याची काय जास्त नाही पण आजूबाज झाड एवढी गर्द आहे, की कडुलिंबाची झाडे.
हा हा सेम आ तुम्हाला सांगू सेम आता वातावरण छा छान झाले की ऊन वगैरे सगळं पडले आज जरा फ्रेश वाटा लागले हात इथे पण सगळं,
खूप छान हो असं वाटतय की तथून जाघाड मी एवढं भारी वाकलाय हा परिसर एवढा चांगला आहे. की ना कटी केल्यात हो. आता कशावर बो तरी तुम्हाला असं भूक लागलेल एवढ शांत वााततावरणय
हम् बघा मग नई म्हणजे
हेजे बोललो य कणी दोन चार काय बोलू आता एवढं मस्त आहे.
होय तुम्हाना खरं सांगू काय मं दीरात गेल्यावर एक कणी एक प्रकारच हे येत की नई- त्यामुळे कनी अ अ असं वाटतं की काय बोलायचं काम नाई, मंदि मंदिरात गेल्यावर जे व्हॅब्रेश काय म्हणतात ते- पॉझिटिव्हटी असत्या की त्यामध्येच भेटत्या असं आय-
हम
या मंदिरात या काय बॅक साइड ला जांभळाची झाड आहेत. काय पण ती जांभ- पण झाड जरी झा झाडीत जांभूळ जरी आता पिकून पडायली ना तरी सुद्धा तिथं अस एक - किलबिलाट काय म्ह म्हणजे तिथं एकदम स्वच्छ - ता वैगेरे एवढी आहे की काय- - समजणार पण नाई आता हे- चिमणी पक्षी चिमणी पोपंटाची एवढी गर्दी हाय तिथ. की पालक अस वाटतंच एक एकदा
बघा मग काय एक एक व्ह्यू असं असतोय ना की काय बोलायचंच काम नाय म्हजे - खरच वाटत की अस दिवस तिथच जावं असं वाटत ते ठिकाणीं.
एकदा केरळला एक ट्रिपला गेलो होतो मी.
हा.
म तिथून मुन्नार- मुन्नार म्हणून एक प्लेस आहे.
हा
मुन्नार टेकडी म्हणून तिथला एक तो एरिया आहे. म्हणजे तो असं थोडासा उंचवट्यावर आहे म्हणून त्याला मुनार टेकडी म्हणून नाव दिलंय आणि त्या मुनार टेिकडी जे अं आपला चेन्नई एक्सप्रेस पिच्चर आहे.
हा हा हा
हा
भारी प्लेस आहे की यार म्हटलं तस त्या माणसांना- दुसऱ्या राज्यात ली. तुम्ही इथ जरी भाड्यान जरी घेऊन घर राहिला. तुम्ही तुम्ही द्या दहा वर्ष तरी त्या माणसाचं आयुष्य परत वाढेल. आ वो त्यो प्रसनता का काय अरे बापरे मी तर शॉक झाल होत म्हटलं मला मी आलो होतो किती दहा दिवसांची सुट्टी काढून फक्त सुट्टीसाठी. मी किती दिवस राहणार? आता दहा दिवसासाठी आलोय म्हटल्यावर माझं जाताना येतानाच सगळं तिकीट रिझर्वेशनच असणार ना?
होय होय होय.
माझं हेच आहे. अ नववा दिवस होता ना? ज्या वेळी लास्ट त्या वेळी मला तुम्ही दहा दिवस तर राहिलोय आणि मला माहित नाही, मी त्या दिवशी तिकीट कॅंसल केले होते तिथे.
बघा.
असभ्य लोकांची यायची माझी इच्छा नव्हती. ली होती ट्रिपला तो.
नाही एक एक सांगू शकत नाही म्हणजे एक एक आता तुम्हाला माहित आहे का कोकण साईडला वगैरे गेल्यावर क किती असं फ्रेश वाटतय म्हणजे बघितलंय ना ते कसं वातावरण र एकदम अस फ्रेश असतय एकदम असं गेलं की असं वाटते हां
म्हणजे कस कोकणात आपल्याला एखाद फळ म्हणा कोणत्या ती म्हणजे तिथं फळ तुम्हाला अस कधी
आणि एनी टाइम तिथं अस कणी ग म्हणजे ग्रीन दि ते सगळ. म्हणजे असं एनीटाइम कधी पण जावा तुम्ही उन्हामध्ये गेला किंवा आता समजा ह्या साईडला गेला कनी तुम्ही सोलापूर साईड ला वगैरे तिकडं की उन्हाळ्यात बघायच कस होतय हा पण कोकन साईड ला गेल की पूर्ण हां. ए तेच सांगाले गले म्हणजे जे आहे ना जे कोकणामध्ये जे फिलिंग असतय ना ते नाहीये कुठे, होय जे हिरवय बघूनच माणूस असं फ्रेश व्हायला पाहिजे पूर्ण म जरी माणूस टेन्शन मध्ये असेल किंवा मूड त्याचा खराब असेल, काय जरी असेल तरी सुद्धा कोकणासारखं फिलिंग नाही कुठं.
नाही, खरंय मलापण पटतय. आणि आम्ही फिरायला गेलतो त्यावेळी एवढा एन्जॉय केलाय कणी एकटा आणि काय कु तिथं आगोदर आपल्याला कस टेंट होता माझ्याकडे कुठ आपल्याला अ गोंधळ गडबड वाटाली म तिथं झाड आणि प्रत्येक त्या टेकडीला जाताना तर आपले दूधसागर जसा धबधबा आहे ना अशी कमीत कमी त्या घाट टातून जाताना पंधरा ते वीस धबधबे होते आणि प्रत्येक हेल्थला तोच जर तुम्ही बसला तुम्हाला साईडला वेल दोड्याची, जायफळाची प्लस ह्याची मसाल्याची, लवंग्याची झाड सगळी लागलेली असायची आणि तिथं जाऊन